हॅलो -हॅलो काय करते?
काहीच नाही.
हॅलो! आवारला का?
काहीच नाही करत म्हणलं अ
काम आवरलं? हम्म पाऊस चालूच हे
हं हं
हम्म
असस्तज काणार म्हला
हम्म
बाय लय पुढं चाललंय ग मोबाईलवरून नाही फक्त.
ह
आपण ज्यांना नाव ठेवत त्या बाया सुद्धा पुढं चालल्यातं. कॉनटं क्रिएशन मध्ये लय पावर ये. आवाज देते काला